हॅलो. हॅलो,, हा जरासं रेंज मध्ये ते ए मग,, येतय काय?
हां यां लागलांय यां लागलांय तुम्हांला आलांय कां-
हां हां जरांसा बारीक यायंला लागंला म्हटलं -
आं चुकूंन स्पीकरं वरं पडलां कां कायं बघते थांबा - नाहीं आहे की बोलां कायं म्हणतोय-
कायं नांय बघं जेवणं वगैरें आवरलं कां?
हां आत्ताचं झालं बघां तुमचं-
होयं होयं झालंय जेवणं वैगेरें - एक्झांम वगैरें झाली तुझे कां अजूंन व्हांयचेत आहे तं-
एक्झांम आंता पुढच्यां महिन्यांत आहेतं आंता फर्स्ट सेमिस्टर झालंय आंता सेकंड सेमिस्टरची तयारी चालूं आहे.
हम्मं हम्मं म्हणजे अभ्यास जोरांत चालूं आहे.
हां आंता चालूं आहेचं म्हणायचं -
हं हं हं जरां नाटकां बद्दल - माहिती सांग की तुझ्यां म्हणजे कसं कायं आलिस- कसं तुलां प्रोत्साहन मिळालं म्हणजे आम्हीं तुझं बघितल्यांत दोन-तीन नाटकं ऐकल्यांत-
हां हां हां हां
म्हणजे वयांच्या कितव्यां वर्षापासंन त्यांत जॉईन झालीस तूं -
मी आंता अं नाहीं म्हणांयला गेलो तरं चार वर्ष झाली असतील मलां वाटतं - सतरा-सोळा अं सतरा अठरा वर्ष वर्षापासंन करतं असलं मी म्हणजे पहिला आवडती मलां- जरां जरां करांयची होती ती पणं ते कसं - कॉलेजमध्यें शाळेंत असतांना. असं असायचं की ऑडिशन वगैरें नाटकांसाठी पणं. दिल्यांवर कधीं आम्हीं भाषणांचे दोन शब्दं म्हणूंन येणारं आम्हांला ऑडिशन म्हणजे कायं? माहित नाहीं. त्यांच्यामुळे आम्हांला कधीं कवां घेतली नाहीं हां मंग ते प. पहिल्यांदा एकदां अकरावीेला असतांना मी हे होतो ऑनलाईन.. स्पर्धा होती एक.. ऑनलाईन म्हणजे एक पात्री एक पात्रीची मगं त्यांवेळेस लॉकडाऊनच्यां वेळी.. केलती ऑनलाईन नं भरंला नव्हतां माझां सहंज किती मंग परंत फर्स्ट इयंर गेल्यांवर आमची कल्चरलं ची टीम आं. ते अं म्हणजे विचारांयला की असं असं.. आं युंथ फेस्टिव्हल वगैरें असते मगं बत्तीस इव्हेंट असतांत. तेजांत वेगवेगळे इव्हेंट असतांत तरं मंग तुम्हांला कोणांला कशा.. पार्टिसिपेट करायचं असलं तरी येऊं शकतांय. किंवा आवडतं जरी असं असली तरी येऊं शकतां म्हणूंन मंग मी जस्टं म्हं.. मलां वाटलं नव्हतं की म्हणजे सिलेक्टं वगैरें करं.. असं जायचं म्हणूंन गेलते. दिली ऑडिशन त्यांना आवडलं त्यांनी डायरेक्टर नाटकांसाठी नावंच लिहूंन टाकलं.
सिलेक्शंन म्हणजे आंता बघितलंय तुझं भरंपूर आहे व नंबर पणं भरंपूर. पुरेच्यांत तूं घेतल्यांस म्हणजे असं वाटतं नाहीं की आंता चार वर्ष झालं शिकल्यास.. मलां वाटलं लहांन पणांपासंन आवडतं असेल म्हणजे भांग घेतं असचील
नाहीं नाहीं लहांन पणांपासूंन कुठलंही एवढं म्हणजे आवडं होती. पणं कधीं असं कोणी घेतलंच नाहीं आं झालं नां शाळेंत ऑपॉर्च्युनिटीज मिळांली नाहीं कां?
हां मंग ते दो मनेजे होते कां तुझं शिक्षणं आणि नाटकं.
होते त्यांत
हॅलो,
हा आता दिवसभर. दिवसबर कॉलेज कॉलेज करून मग सग..
हा,
संध्याकाळी सात आठ. लावत जरे,
हा ह जरासा आवाज.
हॅलो येतोय का आवाज?
हा याय लागलाय जरा तुझाच कट व्हायला लागलय जरासा, रेंज मध्ये म्हणजे आवाज कट होणार नाही.
हा मी इथ जरा आतल्या रूम मध्ये येऊन बसले ह असेल. आलो बाहेर,
नाही जरा हे आता वातावरण खराब आहे ना त्यामुळे जरा रेंजचा प्रॉब्लेमच आहे.
आहो लयच रेंजचा प्रॉबलेम हाय इथ, लॅपटॉप घेऊन बसलेलं रेंज रेंज म्हणून तर कशाचं काय? रेंजच येत नाही.
हा नाही आमच्या इथे पण रेंज नाही आहे. पूर्ण बाहेर कुठं तर बसावं लागत नाहीतर मग घरात. कसा मोबाईल हातात घेऊन फिरावं लागतं कुठें रेंज येतीया कुठ रेंज येतीया.
आहों एकदा रेंज गेली म्हणजे ना पर.. येतच नाही मग ते असं ते आता प्रोजेक्ट वगैरे चालू आहेत आमचे. ते सगळं खोळंब होतंय.
नाही बरोबर की होय. मग पहिल्यांदा नंबर कुठं आलता मग तुझा नाटकामध्ये,
पहिल्यांदा माझ पथनाट्यात नंबर आलाता म्हणजे? आमचे म्हणजे रोडवर करायचं असते ते नाटक अस होतं ते, त्यावेळेस पथनाट्यात आल! आणि अ एक पात्रित असं पहिल्यांदा म्हणजे युथ फेस्टिवल होतं ना? तिथंच ज्यावेळेस सेकंड टाईम दुसऱ्या वेळा ज्यावेळेस मी परफॉर्म केलं. त्यावेळी तिथ आलता माझा? पहिल्यांदा नंबर युथ फेस्टिव्हलला मग तिथं जी सुरुवात झाली ती सुरुवात झालीच.
झालेच ह म्हणजे एक छान म्हणजे त्यातन तुला आवड पण चांगली भरपूर निर्माण झाली त्यातन?
हो तर जरा होता ऑपॉर्च्युनिटीज आहेत की यातन नाही जॉब, तर मग कुठं तर मग इकडे पण जाऊ शकते दोन्ही क्षेत्र आहेत माझ्यासाठी, रिपोर्टिंगचा,
हां, मग त्यातून काय स्कोप मिळेल असं वाटतय का तुला,
हा आता आहे आता म, धी इलेक्शन वगैरे चालू होते त्यावे न्यूज रिपोर्टिंग वगरे करत होते. मग ते न्यूज रिपोर्टिंगचा चान्स, चान्स आहे तिकड पण बोलवलं म्हणजे भरपूर न्यूज चॅनल कडून आलते मला? पण कसं झालं की माझं शिक्षण असल्यामूळ, चालू असल्यामुळे? मला जात आलं नाही तिकड तर मग इकडं मिळालं नाही तर तिथं पण जाऊ शकते. रेडिओ साठी बी जरा ट्राय करायचं म्हणत होते. परत ते जरा कविता वगैरे लिहिते त्यामुळे साहित्याकडं पण भर आहे. तर मग तिकडं पण कायतरी होऊ शकते. ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत.
ते कविता वगैरे आपण असं म्हणतो म्हणजे आता एक एक कवींच आम्ही वाचलेलंय. त्या खरोखर अशा मनातून सुचतात का म्हणजे काहीतरी एखादं बघितल्यावर खरंच असतंय का ते? म्हणजे आपोआप सुचत जात का ते?
होय, ते म्हणजे कसं असते माहिती आहे का एकतर.. मला तरी असं वाटते की कविता जे कोणी लिहिणार असते कणी ते आ....
हां!
नासायला पाहिजे त्यांना कारण की कोण पण उठला आणि म्हट की मला अस कविता लिहायची आहे तर तेसं होत नसेल मी प मला पण पहिला असं वाटत होत की.... मला जमणार बीमणार नाही, मला साहविला आस धडा होता त्याच्यात तो एक मुलगा कविता कस करायच हे श शिकवत होते त्याला शाळेमध्ये आणि मग तो घरी येऊन असं अ प्राणी पक्षी बघून कायतरी यमक जुळवायचं त्यावेळी मी घरी घरात येऊन पहिली कविता लिहिली. माझी मग त्यानंतर ना काय असं एवढं काय वाटलं नाही मला जमल जमल असं.. पण अकरावी बारावी ला आल्यावर एक दोन कविता लिहिल्या नंतर ना असं वाटलं की हां आपल्याला पण येतय. असं लिहित लिहीत मग ते वाढत गेलं. वाचन केलं मग वाचल्यामुळे कसं शब्द वाढतात. शब्द वाढला की त्याच्यात घालता येतय हां. म्हणजे कवितेत कस शब्दांची बांधाबांधी यायला पाहिजे. कुठ कुठला शब्द ठेवायचा कसं ठेवायचं आता आपलं व्याकरण पूर्ण वेगळं पडतं. ते व्याकरणात मग घेतला तर मग कविता व्याकरणात येतच नाही म्हणाला पाहिजे तुम्हाला. असं असत, कारण की आता आपण साधा शब्द मी जेवले असं तर तिथं कवितेमध्ये आम्ही ते उलट सुलटं लिहतोय. कारण कि ते वाचायला छान वाटायला पाहिजे.
छान वाटतं, म्हणजे असं ओळी टाईप यायला पाहिजे यमग जुळलेलं त्यात दिसायला पाहिजे.
हां, आणि ते कसं पुढच्याला वाचताना पटकन कळायला पण पाहिजे आणि..... दोन वाक्यांत डीप लिता यायला पाहिजे असं पण असतं ते.
हा हा मग तेच म्हणाले हे तुम्हाला आपपच असं सुचत जातं का त्याच्यासाठी काही नाही अभ्यास असतो वेगळा.
नाही नाही आपोपच सुचते काहीतरी असं म्हणजे सहज काहीतरी बघितलं आणि आता मला वाटलं की चंद्र दिसायला लागलाय तर मला चंद्र काय तरी लिहायचं म्हणजे सहज चंद्राला बघून असं काहीतरी एक लाईन सुचत्या त्या एका लाईनीवर मग थोडसं विचार केलं की दोन तीन दोन तीन लाईनी सुचत जातात.
तात. म्हणजे एक प्रकारची ती तुमच्यात कला आहे.
हा कलाच आहे.
त्यांना ते कवयित्री असं म्हणतात. बाकी कुणाला पण ते सुचणार नाही असं आहे.
व्हय ते तर आहेच ते का जरा अभ्यास पण लागतोय सोडा त्याला म्हणजे कसं जेवढं तुम्ही कविता वाचाल तेवढंच तुमची कविता लिहिण्याची स्टाईल म्हणा किंवा बा शब्दांची बांधणी सुधारत्या जास्त मला पण पहिला एवढं जमत नव्हतं शब्द चांगले होते. पण कविता बांधयला येत नव्हती व्यवस्थित पण आता मला ती पण जमायला लागले जरा
जमायला लागले. हा म्हणजे त्यात ते जरासा सराव झाला का ते तुम्हाला जमत गेलं.
होय तेच कि ते तसचं असते. ते खूप
ते लिहून ठेवलेले आहेस का.
हा लीहीत असते मी म्हणजे कसं अ कधी घरी असले तर वहीत. कुठं आधीमधी सुचलं तर मोबाईलमध्ये. शक्यतो जास्त मोबाईल मध्येचं असतात माझ्या कविता. म्हणजे नोटपॅडला लिहून टाकलेला असतात. मग वहीत असं शक्यतो दोन तीनच कविता लिहिलेल्यायेत मी. जास्त मला लिखाण करायला आवडत नाही. त्यामुळे मी लिहीत नाही जास्त
वहीतच हा हा. मग कधी असं स्टेज वर जाऊन कविता वगैरे म्हणण्याच योग आलाय का?
हा झालं की आता. दोन तीन वेळा दोन तीन वेळा म्हणजे आता दोन वर्ष झाले तेच करा लागले. आता तीन वेळा नंबर पण आला कवितेमध्ये माझा.
हा अरे वा भारीच की म. म्हणजे तू तुझ्या ठरवलेला त्यामध्येचं तुझा नंबर आलेलाय? हॅलो. हॅलो.
म्हणजे तुझ्या त्यातच तुझा नंबर आलेलाय का? असं विचारा
होय होय मी ज्या लिहिलेल्या होत्याना त्यातच. म्हणजे कसं होत. कसं असते. काल वाचाला गेल्यावर पण पहिला म्हणजे मी लहिता असं, एक वर्षभर तर मला कायं मिळालंच नाही त्याच्यात. लई ठिकाणी ट्राय केलं. दुसऱ्या वर्षी मला कळालं की, नुसता लिहून का उपयोग नये. वाचायचं स्किल पण पाहिजे आपल्याकडं. मी वाचताना काय करायची फास्ट वाचायचे. मग आवाज चांगला यायचा. पण पुढच्याला काळाला पाहिजे ना की मी नेमकं काय वाचलं ते. त्याच्यामुळं ती कविता हळू कशी वाचायची. त्याच्यात तिळ प्रत्येक लाईन नुसार तर त्याचा वेगवेगळा भाव असेल. तर म ते भाव कसा आनायचा.
हा. हा.
हे सगळं शिकत मग आ आता
हा हा. आता पर्यंत कशा कशावर कविता केल्यास? म्हणजे एकूण एखादी किती कविता केल्यास? हम्म हम्म. हॅलो.
मग?
हॅलो.
प्रेस वगैरे करताय. सात तारीख शंभर हॅलो
हा आवाज यायलागलाय?
म्हंणलं झाल्या असतील आता. शंभरच्या वर तर गेल्या असतील.
गेल्यात काय? मग भरपूर झाल्यात की. एकदम छान. बर बर चाल. जेवण वगैरे आवरलेय ना?
होय होय. म्हणलं तुम्ही पण, तुम्ही पण घरातन काय करताय ना?
हा. चालतंय बोलूया आपण हां.
होय, होय, होय, चालतंय चाल
हा.